हालो
हहा मिनटं मला सांगा बर का लगेच सांगा दहा मिनट.
हा येतोय आवाज
हा आवाज बारीक येतोय ताई हा. हा. हा
हो का थांबा वॉल्यूम वाढवते
हा वॉल्यूम वाढवा तीच तर व्हॅल्यूम वाढतंय
हॅलो
हा, बोला ताई हो येतोय येतोय येतोय हो, हो हा काय नाही आताच जेवण झालं पार्लरमध्ये जायचं होतं थोड ऍब्रो वगैरे करायला
हा हा
हा पण मला नेमका आता पाऊस पण चालूय त्याच्यामुळे म्हंटलं ब पाऊस थांबल्यावर जाऊ
हां. पण हो ऑफिसमध्ये माझ चालूय आता दीड वाजता वाजता लंच
हो का कोणत्या डिपार्टमेंटला हाय तुम्ही
मी ॲडमीनमध्ये आहे करस्पॉन्डन्स वगैरे कम्युनिकेशन
हो का.
हां मार्केटिंग डिपार्टमेंटला हाय मी. हां
ह नाशिकला असताय का तुम्ही नाशिकलाच आहे का तुम्ही.
हो हो
अच्छा, अच्छा ओके
तुम्ही काय करता.
मी हाऊस वाईफ आहे आणि पिको फॉल वगैरे करते.
अच्छा.
हा आधी केलेली आहे सर्विस पण मग आता सध्या घरीच पिकोफॉल वगैरे करते ह हा तेचत.
बरं बरं. काय नाही चालंय आता शाळा शाळा असते मुलांची त्याच्यामुळे जरा
हू हू हू हा हा हा.
ह मलाही पार्लरला जायचं होतं पण आता काय पाऊस नेमका चालू होता म्हटलं मग जाऊ शांत.
हां हां बरोबर हां हां हां.
आता पार्लरवाल्यांची बी बरेच रेट वाढलेले आहे.
हो हो ना हा. करायला लागत जायला लागत हो ना हा हा. अधन मधन हो लाग
आपल्याला लेडीज ला काय ते आवश्यकच आहे अगदी. हम्म हू तेच ना.
प्रोग्राम असेल तर मग
हा त्यावेळेस त अव करावच लागतं आणि असं तर मग आयब्रो वगैरे करावच लागतं.
हा हा हा हो ना तुमची मुलं लहान आहेत का.
नाही माझा मुलगा मोठा आहे कॉलेजला आहे.
हो का बरं बरं हां. म्हणजे मुलांचं असं हे नाही हां हां हां बरं बरं हां.
तुमचे मुलं लहान आहे का.
ला हा माझी मुलगी शाळेत जाते मुलगा मोठा आहे कॉलेजला पण मुलगीची आहे शाळा तिचा टिफिन वगैरे असतो बाकी पण अस त मग मला यायचं असतं ऑफिसमध्ये त्याच्यामुळे माझं नाही होत ते. पार्लर वगैरे नाही होत माझं अगदी क्वचित काही कुठे काय प्रोग्राम असेल कुठे जायचं असेल तर मग तेवढंच. म असं नाही होत रेग्युलर नाही होत.
हा आणि माझं पण नाही बा मी तर आयब्रो काही जास्त नाही करत तीन तीन महिने चार चार महिने आयब्रो करत नाही. आणि बाकी त मंग काय बाकी एरवी फंक्शन वगैरे असलं तर तेव्हाच मग बाकी नाही काही जास्त नाही शक्य तो घरीच घरच्या याच्यावरच जास्त भर असतो आपला. हा त्याच कारण काय आता पार्लर चे पण रेट खूप वाढून गेलेले आहे.
हो आणि आता असं एवढं हो ना एवढं वाटत पण नाही आता रेग्युलर जावं वगैरे असं काही वाटत पण नाही आता त्याच्यामुळे हो ना.
तेचत आता घरीच इ क म्हणजे आपण घरच्या घरी सुद्धा बऱ्याच याच्यामध्ये करू शकतो फेशियल वगैरे म्हणा नाही का घरच्या वस्तूंमध्येच आपण भरपूर म्हणजे चांगलं करू शकतो.
ते तर आहे फक्त वेळ पाहिजे आपल्याकडे
अस कारण तिथे जाऊन पण वेगवेगळ्या नाही म्हटलं तरी केमिकलचा मारा होत
हो ते तर आहे हो नैसर्गिक कधीही चांगलं नैसर्गिक
ते कधी बी चांगलं ह आणि त्याला सातत्य ठेवलं तर काही प्रॉब्लेम येत नाही.
हो आणि युट्यूबवरर नाही का आता एवढे व्हिडिओज एवढ्या माहिती मिळते आपल्याला की असंच करता येत घरच्या घरी पण करता येत काहीही नाही हा
तर फंक्शन ला वगैरे म्हटलं तर ठीक आहे बा
हां हा काही कुठे जायचं असेल तर हम हा. हां.
पार्लरला जास्त जायची नाही पण नंतर मग अस मैत्रि पार्लर होत मग वरच्यावरती.
बमे. हा हा नाही नाही. जास्त करायचंच नसतं इव्हन फेशियल वगैरे सुद्धा नाही म्हणजे आधी म्हणायचे ते. पण आता म्हणता की ते फेशियलने सुद्धा आपली स्किन खराब होते म्हणजे अस जरा जास्त. ताणली जाते वगैरे नॅचरल असेल ते तसं होऊ द्यावं. आजकाल असं ट्रेंड आलेला आहे हो ना हां. त्याच्यामुळे तुम्हाला.
काय म्हन जात सगळं.
हां.
अ काळे डाक पडता आणि मग ते सगळेच अवघड होऊन जात.
हो ना ते नॅचरल बरं मग जसं आहे तस आहे.
यातलंय ना मी आत्ताच. खरं कालपासूनच सुरुवात केलीय.
हां.
पण काय म्हजे थोडस समजायला. प्रॉब्लेमच येतोय मला.
कशाच्या कशाबद्दल म्हणताय.
म्हणजे आता हे आपलं नाही का हे तुम्ही सबमिट. बोललंय ते काही येत नाही हो मला.
नाही नाही ते पूर्ण झाल्यावरच असतं जेव्हा आपला कॉल पूर्ण होईल.
हो पण माझ्याकडून काले ना दोन आहोत दोन तास झाले पूर्ण. पण मग ते सबमिटच केलं गेलं नाही म्हणजे कसं टोमॅटिक ते बंद होऊन गेलं.
अच्छा पण मग त्यांनी तिथे काउंट केलेले आहेत का ते कॉल.
हा ते.
ते काउंट झालेत का हा ठीक आहे ना मग ठीक आहे त्यांनी काउंट झाले ना त्यांच्याकडे आपण सबमिट कशासाठी- क कां व्हाउं झा म्हणजे सबमिट झाले ते.
अच्छा अच्छा!
आता कधी कधी टेक्निकल गोष्टी आपल्याला फारशा कळत नाही. पण ते त्यांच बरोबर असत त्यांच्या पद्धतीने ते होत असत बरोबर आपल्या फक्त. कॉल कमप्लीट झाला.
फिफ्टी फिफ्टी क्रॉस आहे माझं त्यामुळे. थोडस कस मोबाईलच जरा.
च्यामध्येमध्ये. असतच ते थोडंफार त्याच्यामध्ये काही एवढं हे नाही पण. हा बरोबर आहे ना. हा मग काय आणि ते सोप्पं आहे ना म्हणजे मोबाईल व न कर सोपं.
हा आणि कसं आहे शिकल्याशिवाय पण येणार नाही नाही का. जर करण्याच्या आधीच नाही म्हटलं तर मग काही उपयोगच नाही नाही का.
हो ना आणि त्याच्यासाठी आपल्याला बाहेर जायची गरज नाही आहे. बसल्या जागी करू शकतोय आणि असंही कसं आपण. फोन बघतच असतो ना दिवसभर.
हा ते तर आहे मणा
मग काहीतरी प्रॉडक्टिव्ह त्याच्यापासनं झालं तररी चांगलं. काहीच अवघड नाही हो ना एकदा सवय काय? हो सुरुवात एकदा केली ना की काही नाही मग. थोडेफार येतातच म्हणजे मी पहिले. पहिले पण टास्क केले होते ना त्याच्यातही थोडेफार असे होऊनच जाय. वरत हो पण झा माझ व्यव
ह् आणि तस आपण आता फ्रेंड मध्ये कसं फ्रेंडशिपमध्ये एकमेकांना तेवढंच सांगे सहकार्य करू शकत. प जरी दहा मिनटं झाले तर समोरची पण आपल्याला सांगू शकते झाले व बाय असं करू नाही का असं तेवढंत.
बरोबर आहे त्याच्यामध्ये असं वाईट वाटून घ्यायचं काहीच हे नाही आहे. आपल्याला यांनी टाळलं किंवा काय असं काही नाही तो एक तासचा भाग आहे.
तो त्याच्यामुळे काही गोष्टी यावा करावच लागत आवश्यक असत त्यात काही कमीपणा नसत नाही. उलट प्रत्येकामधून शिकायला चांगलंच मिळतं काही पण प्रत्येक व्यक्तीमध्ये चांगले गुण असतात शिकण्यासारखे फक्त तर आपलं बघण्याची दृष्टी चांगली पाहिजे म्हणजे ते कॅप्चर करता येत चांगले गून. वाईट नाही बघायचं फक्त
हो. त्याच्यामुळे माहिती का? आपल्याला म्हणजे किती प्रकारचे वेगळ्या, वेगळ्या, प्रकारचे त्या जसं की बघा आता आपली ओळख पण नव्हती पण बोलता बोलता एकदम छान ओळख झाली. मै्रार झा की नाही अस म्हणजे नन नवीन लोकांशी. आपण कॉन्टॅक्टमध्ये येतो त्यांचे विचार करळतात. फ्रेंडशिप होते आपलं जरा फ्रेंड सर्कल पण मोठं होतं नाही का? हा आता म्हणजे मागे मी टास्क केले ना त्याच्यानंतर माझ्या बरेच मैत्रिणी झाल्या, वाहटसप वरती वगैरे असं चॅटिंग वगैरे चालू असतं की कोणाला काही प्रॉब्लेम हा छान मैत्रिणी झाल्या चार पाच जणी तर खूपच चांगल्या मैत्रिणी झाल्या. अच्छा अच्छा.
हा राजेश्री थोरात जत्रा हॉटेल ला जायची.
हो का अच्छा नाशिकमध्येच का हो का अच्छा अच्छा. अच्छा हां हां हां
परत अजून माझी कॉलेजची पण मैत्रीणव्हती एक थोरातच. ती पण आहे ती गंगापूर रोड ला
हो का अच्छा अच्छा हा हा हा. हो का हां बरं बरं तुमचं कॉलेज कुठे झालेलं मग
माझा नाशिक रोडला झालेला आहे आपलं देवळाली कॅम्पकडे
अच्छा अच्छा हां हां मा माझं नाशिकमध्येच झालंय केटीच्याम कॉलेजमध्ये हां. हां हां हां हां सगळं नाशिक मच झाले. काही नाही हा ते तर आहे हो ना हम्म. मग तुमचा मुलगा काय शिकतोय इंजिनिअरिंग
तो आहे ना के के वागला आहे तो
अच्छा बीटेक करतोय ओके ओके बरं बरं. किती्या वर्षाला आहे मग तो आ दुसऱ्या वर्षा हो का अच्छा अच्छा. हा हा माझा मुलगा पण करतोय छान ना. हां माझा मुलगा आपण बीटेकच करतोय मग कॉम्प्युटर्समध्ये करतो. हो ना ह तो संदीपमध्ये करतोय संदीप फाउंडेशन ला हा हा हा
फाउंडेशनच होती पण याला काय होऊन गेलं सीएटी ला नाईंटी एट प्लस होते
अच्छा चांगले पडले ना लगेच मिळेल हा तिथे लगेच मिळाली असे
तेिथे लगेच मिळून गेले त्याला आणि पुण्याला नंबर लागला होता पण मग ते सिव्हिल इंजिनियर मिळत होते त्याच्यामुळे त्याला इंटरेस्ट नव्हता त्याच्यात त्यामुळे तो मग म्हणे के के वागलाच घेतो असा तो
हा हा हा हे माझे ओके झाले का दहा मिनटं झाले ओके चालेल बोलू मग नंतर बाय बाय
सब मीट कसं करतात तेच समजाय मला हॅ हॅलो